हॅलो. हो सांगा ना.
बरं ठीक आहे.
निसर्ग हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा आणि
अविभाज्य भाग आहे मानवी जीवनासाठी हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तथापि आज तर मानव त्याला एक मित्र म्हणून ओळखण्यात अपयशी ठरतात. अनेक कवी लेखक कलाकार आणि इतर अनेकांसाठी निसर्ग ही पेरणा आहे तुम्ही निसगाला जपता का?
तुम्ही निसर्गाला जपता का?
हो जपते ना.
वा खूप चांगली गोष्ट आहे अ आजही त्यांच्या कृतीतून प्रतिबिंब होणाऱ्या निसर्गाचे त्यांनी खरोखरच
वदर त वदर क रे
मूलता निसर्ग म्हणजे आपण जे पाणी पितो. श्वास घेतो ही हवा आज आपण ज्या पावसामध्ये भिजतो पक्ष्यांची किलकिलहट ऐकतो चंद्र ज्याकडे आपण टाक लावून पाहतो. त्याचप्रमाणे आपण मेडलेले सर्व का ही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते समृद्ध आणि दलान दुलमयन आहे आणि त्यात सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आधुनिक युगातील लोकांनाही लोक लोकांनाही पूर्वीच्या माणसाकडून काहीतरी शिकून निसर्गाचे मोल उशीर होण्यापूर्वीच
करायला करायला हवे, म का तुम्हाला मी काल हो समजले खूप सुंदर तुम्ही माहिती सां राहिले
हवाज स् नाहीित
खूप सुंदर तुम्ही माहिती सांगून राहाले.
हो हो आणखी आहे का?
ह सांगा
निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अ अशी देणगी आहे. निसर्गाचे हवा पाणी वृक्ष जनावरे माणसे पक्षी यांचा समावेश होतो निसर्ग निस नैसर्गिक भौतिक किंवा भौतिक जग किंवा श्वासाचा व्यापक अर्थ हा आहे. निसर्ग भौतिक जगाची घटना आणि साम सामानता जीवनाशी संबंधित आहे. निसर्ग अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो. तर विज्ञानाचा एक भाग असतो जरी मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी क्रिया कल्प कलाप इतर नैसर्गिक घटनापासून वेगळी श्रेणी म्हणून समजली जाते समजताय का मी काय बोलते तर
समजून रा
बरं ऐका पुढे निसर्गाचे सं संवर्धन करण्यासाठी पुढील नुकसान ताळण्यासाठी आपण त्वरित कठोर पावले. उचलली पाहिजेत स सर्व स्थरांवर जंगलतोड रोखणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. ्छय महत्त्वाचे पाऊल आहे झाड तोडण्याचे विविध क्षेत्रात गंभीर परिणाम होतात त्यामुळे मातीची धूप सहज होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात जन्यमान कमी होतो होऊ शकते हे तुम्हाला माहि
ला मा हो माहित होते.
वा खूप चांगली गोष्ट आहे मी सांग ते पुढे प्रदूषण महासागराचे पाणी सर्व उद्योगांनी तत्काळ प्रतिबंधित केले पाहिजे कारण त्यामुळे पाण्याची खूप कमकर कमतरता भासते. ऑटोमोबाईल ए सी आणि आवहनचा अति वापर केल्यामुळे केल्याने भरपूर. फ्लोरफुल कार्बन. उत्सर्जित होतात त्यामुळे ऑक्सिजनचा र कमी होतो. यामुळे जागतिक तापमान वाढ वाढते.
एक
ज्यामुळे थर्मल विस्तार आणि हिम नद्या वितळतात.
माहित होत का तुम्हाला नाही हे नव्हतं माहित खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही अ तुात
म्हणून. म्हणून आपण शक्य असेल तेव्हा वाहनाचा वैदिक वापर टढला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंग वर. स्विच केले पाहिजे नैसर्गिक सा सं संसाधने पुन्हा विसरला. पुन्हा भरण्याची संधी देण्यासाठी आपण. सरऊर्जेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. शेवटी निसर्गात एक शक्तिशाली परिवर्तनीय शक्ती आहे जी. पृथ्वीवरील जीवनाच्या कार्यासाठी जबाबदार आहे आणि. जीवनाच्या उत्कृषासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे. आपल्या भावी पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य हे कर्चव्य तुम्ही निभवता का?
होणे. हो आम्ही हे करतबी निभवतो.
वा खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही झाडे लावतात का?
हो.
बर खूप चांगली गोष्ट आहे आपण स्वार्थी. स्वार्थी कर्तृत्वे थांबवली पाहिजेत. आणि नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी. प्रयत्न केले. पाहिजे जेणेकरून पृथ्वीवर सदैव जीवनाचे पोषण होईल. अच्छा.
छान.
शब्दांचा विविध उपयोग उपयोगांमध्ये निसर्ग. सहसा भूगर्भ आणि वन्यजीव यांचा. संदर्भ देते अ नैसर्गिक जीवन जिवंत वनस्पती. आणि प्राण्यांची साम्य क्षेत्र. आणि काही प्रकल्पना. मध्ये निर्चीव वस्तूची संबंधित प्रक्रिया संदर्भ घेत. घेऊ शकतो विशिष्ट प्रकारच्या गोष्टी. अस्तित्वात असतात आणि पृथ्वीच्या हवामान आणि. भूगर्भ शास्त. ्र यासारख्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बदलानुसार बदलतात नैसर्गिक. पर्यावरण किंवा वाळवट वाट. जंगली प्राणी खडक जंगल आणि सर्वसाधारणपणे त्या गोष्टी ज्या मानवी.
आणि. हस्तशेतकापणे मोठ्या प्रमाणात बदलल्या नाहीत किंवा मानवी. शेना शेपा नंतर तीख. टिकतना ह उदाहरणारथ.
उत्पादीत वस्तू आणि मानवी
मनवी मानवी परस्पर सहसा निसर्गाचा भाग मानले जात नाहीत जसे की मानवी स्वभाव किंवा संपूर्ण निसर्ग म्हणून पात्र नाही ने नैसर्गिक वस्तूच्या या अधिक परंपरागत संकल्प आजही
चैतनमुळे किंवा मानवी मनामुळे कृत्रिम समजले जाणारे कृत्रिम आणि कृत्रिम दरम्यानचे फ. फरक सूचित होते हे फरक तुम्हाला माहित होते का? बरं मी आता सांगली तर तुम्हाला समजले का? बरं मी सांगते बघा. विशिष्ट संदर्भावर आधारित नैसर्गिक शब्द देखील अप्राकृतिक किंवा अवलौकिक शक्तीपासून वेगळा केला जाऊ शकतो. त्यात एकणूक जीवनऐजवी घटक मिळून तयार होणारी परिसंस्था यात एकूणच प्राणी, मानव, झाड, नदी नाले पर्वत हे प्रत्येक घट एकमेकांवर
सज समजलं का?
हाव समजलं.
बरं. मी आणखी पुढे सांगते. निसर्ग ही ईश्वराने मानवाला दिलेली एक अनमोल भेट आहे. आपल्या संभवताली असलेली हवा, पाणी, जमीन, वनस्पती प्राणी आणि पक्षी हे सर्व निसर्गाचे प्रमुख घटक आहेत. मानवी जीवनाचे प्रत्येक गरज निसर्गावरच अवलंबून असते. तो आपल्याला जगण्यासाठी शुद्ध प्राणवायू, फळे, धान्य, पाणी आणि औषधी वनस्पती पुरवतो.
आणखी तुम्हाला सांगते तुम्ही एक
हो ऐक ऐकणार.
बर. आईका. एक मिनिट.
मिनिट.
ह
निसर्गाचे सौंदर्य पाहून प्रत्येकाला आनंद मिळतो. हिरवीगार झाडे नीळे आकाश, थंडवाऱ्याची झुडझुड, पक्ष्यांची गोड किलबिल आणि शांत नद्या यामुळे मन प्रसन्न होते. मात्र आज मानव निसर्गाचा नाश करत आहे. जंगलतोड, प्रदूषण आणि ओगविक कार कारणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे हवान हवामान बदल पूर, दुष्काळ यांसारख्या समस्या आपल्याला चालू केला चालू केला कनेक्ट कर पटकन कनेक्ट कर. केली?
चाले झाल झाले झाले झाले.
आनंद मिळतो. अ निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. झाडे लावून, पाणी वाचवून आणि प्रदूषण राख आपण निसर्गाचे संरक्षण करू शकतो. निसर्ग आहे म्हणूनच आपले अस्तित्व आहे म्हणूनच त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. हे तुम्हाला समजलं का मी
हो खूप सुंदर तुम्ही माहिती सांगितली.
बरं तुम्ही झाडे वाचवतात का, झाडे सोडत तर नाही ना?
नाही नाही, ठीकाय. झाडे लावा, झाडे जगवा.
बरं.
आं.